हॅलो. येतोय का आवाज?
आवाज येत नाही का?
येतोय -येतोय पाऊस आहे का?
हॅलो.
पाऊस आहे का?
हॅलो हा पाऊस आहे ना भरपूर भरपूर पाऊस आहे रातपासून आहे डायरेक्ट पूर आलेत आता.
हा आम्हाला त उत्तरच नाही बा.
तस म्हणी उतारा नाही आम्हाला उ तरा नाही मोकार पाणी आलं कटळा आणला आता.
आज लय पाऊस ये. डायरेक्ट एवढा पाऊस नव्हता कधी एवढा पाऊस कधी पहिला नाही भेटला.
त यावर्षी लई पडला आण हवा आहे पकी.
वारात लई आमचेच लाईटीचे पोल पडून गेलेत बा.
हा आमच्याक तसच वईलय आमच्या लाईट नाहीये. फोन चार्जिंग नव्हते मंदिरावरून चार्जिंग करून आणलाय. इथं आमची भीत्त भिजून गेली बोल म्हण. मग त्या बाजून पाणी लागत आहे ना. खालच्या बाजून पाणी लागत आहे ना.
हा.
तिकडून ख मी आण पाणी त्या साईड पण आहे. म पाणी लागत तिकडून पाणी लागत ये ना. मग ती भिजून गेली.
मग काही पत्रा बीत्रा नाही ना उडावला?
नाही- नाही. तस नाही काही.
म्हटलं पत्र उडावलं काय येत लय सुपासारखा पाणी वरत सुटलाय.
हा ना ते लावल होत काही असं थोडंफार भेंड्या दोडक हे अ थोडं- थोडं लावलं होता भाजीपाला ते ठेवलं हे करून त्या पाण्यानं.
सगळं सडून टाकला पाण्याने.
हा. ते कायच होणारे आता?
आज लई पाणी.
मग, तरी अजून एक एकूण एकूणतीस तारखी तारखी पर्यंत देईल येना.
एकूणतीस तारखे पर्यंत नाही. तो आता पूराच करणारे. अठ्ठेचाळीस तास आहे फक्त. अठ्ठेचाळीस तास आहे, फक्त असा वाऱ्यासह. मग नाही. मग आहे जर
आजच्या दिवस का?
आजच्या उद्या दुपारपर्यंत.
उद्याही दुपारपर्यंत.
हम्म!
हो मग तर लईच वाईट पडेल या पाण्यानं.
तेच त पाणी आता उद्या दुपारपर्यंत आहे.
हा ना? मग आज पावसामुळ, हा ना वाराच लई ये.
वारा लई ये. झाडं मोडून पडलेत रस्त्यात.
आज कामाला का घरी?
नाही कामाला आलोय ना.
हम ते. इकड रस्ते हे झाले ना खराब. मग गाडीन का पाय पाय.
नाही पाय पाई.
हम्!
रस्ते खराब ये.
जास्त पूर आलेत का?
पुर लई येईल ये.
हम!
म तिकड. मग तिकडच्या रस्त्यान नाही आलो दुसऱ्या रस्त्यान आलोय. तर पिढाई बी काय येत. आहे थोडस पाहिजपुरप आहे तसं आहे बी. गाडी घेऊन नाही जातात.
हम्म! आता लायटी येईल म्हण बरचसं नाही, मग आमच्याकही नाही बरचत गॅरंटीच नाही लायटी.
लाय तिची आता आठ दिवस नाही गॅरंटी वाटत!
ह! आता आमच्या रोपट. टाकले बुडून प आवने घ्यायचे होतीी पाणी एवढेच आवनांमध्येध रोप परधस होत नाही काही नाही. अहना भरून गेली काब. एर वाप टाकेल् सोड. हा एक तर सारखाच येत. ने वरून परतवार काळी देत नाही काय नाही.
तर तर काही देणार या अवकाळी पाण्यात. पण लय फुट फुटतुट लय झाले.
मग कोणाचे बाध सुटले कोणाचे काय?
इतम.
वगिक शलेेट.
नाही नाही आज शाळेत नाही पाठवलं पॉरनी.
ह! पाऊसान.
पाणीच लई चालत, मग पाऊस केवढ चाललय
हा आमची ही नाही गेली आज, पावसामुळेच नाही पाठवलं.
पाऊसच लई आहे तर कुड पोरांना बाहेर पाठायचं?
हम्म. जेवण झालं का?
जेवण नाही अजून.
मग
जेवण कराय लागलो आता.
ह.
बाकी? आता लागवड तर काही करताच शेणार नाही.
होय ना, लागवड करता नाही येणार काही नाही या पाण्यामुळ. म आता हा काही सुसत
हा ना लई अडचण झाली.
एक त घराच्या बाहेरह निघता येत नाही
तेच त.
तेच तर, कुड जाता ही येत नाही.
पावसा मूळ कुड ग कोण चे? तिकड आवाया ही जाता येई ना काहीस धड घरचीही नाही. माणस तरी
हा.
लोकांनीही बंद करून ठेवल्या दोन दिवस.
हा आमच्या इकडे घेतलंय य एक ठिकाणी मला सांगितलं होत मन आवाय येते का पण नई गेले, म्हणलं नको मरूदे लई पाणी हे म्हणलं नई जाणार.
आम्ही तर म्हणत होतो आता म्हणल दोन दिवस आहे कसं बी पाणी जास्त.
हा.
जाव आवायला मरुदे म्हणलं कोण सांगितलं तर.
आ.
आमच्याकड बंद ठेवल्यात लोकांनी.
आमच्या इकड घेतल्यात मंग अ येऊ का गाडी घेऊन माणसांना?
मग.
आ.
भेटतील अरे माणसा, आमच्याकडे जाते ती, पाण्याला नाही भेत
हा मंग, कायेच मंग. तुमच्या कड माणसं आहे का? आमचीच घेतो आवनी.
चालल ना मग, घ्या तुमची तरी, तुमची तरी होऊन जाईल पाण्यामधी.
आ.
घ्यायचे का मग तुमचे उद्या?
हा हा उद्याच टाकू घेऊ म्हणला. म माणसा लावा हा माणसा पाहून ठेवू किंवा मंग यायची घेऊन उद्या कड, गाडी तिकडूनच घेऊन यायची.
अडी इकडंणीसा असा.
हा!
चाललं ना म!
हम्म!
संध्याकाळी माणसा पाहतो, माणसा येतील संध्याकाळी काही गेल्यात गावायला बाहेर.
हा! आज नाही का आज नाही भाज्या भाज्या आणाय जाय.
आज नाही बा आज लय पावस आहे, म
हा पावसामुळ मग आज न्हाय भाजी इकाय भेटणार?
न्हाय! आज भाजीला जायची वास नसणार ते येवडा पाणी चाललाय.
हा ना एवढा कुढं पाणी याच वर्षी लही पा पाणी पडलंय.
पण तो काही एखाटी पडून जातोय नी.
हाय ना एखढी पडून जातोय न जा. पडत होता आणि मग आता आता आवण्यांमध्ये तर लगेच ऊन पडल.
तेच तर मग लागवड नाही झाली त्याच्या आधीच, एवढा पडून जाऊ राहिलय काय त्याच्या आय
टायमिंगला नाही पडत हाय.
जास्त पडायला पाहिजे आता नाही पाय नंतर पडायला पाहिजे लागवड झाल्यावं.
आ!
तो आताच पडत सुटलाय.
हम्म!
मग काही गुरं वासरा आहे का? तुमच्याकडं?
काय सोडाय लागती की बर आता जरात जात काय पुरते तर लई चीड चीड करुन ठेवलं.
हा ना आमच्याक हयती मं गं मला जाय लागतील घेऊन.
तेच तर
जे ह्या पाण्यामुळं त्या काही त्या जनावरा चरवत्यात का नाही.
त्या घ्यायचीत चराजां येतील पळून घरी
आता एवढा वारा पाणी चालाय काय जनवर राहतात बाहेर.
मग!
माणसा थांबत नाही तेव्हा जानवर काय थांबणार हाईत.
हा आणि अजून एवढाच
चरायला अजून एवढा खास नाही पण म आता. तोडून टाक.
हम्म!
बांधून नाही ना आता झटकाय पूरती तर सोडायच लागतय ना.
हा!
हा हम्
तुमच्या किती येते गोरं आहेत गाय आहेत ना?
नाही मशी आहेत ना.
मशी हायत का मला वाटला गाई हायत.
नाही दोन मशी आहेत.
ह म शेत
मग त्याच घेऊन जाय लागतील आता,
मशे तुम्ही घेऊन जातात.
हा
माह तोून नाही
मी जले नाही तर घर माणसं कोणी जाते.
बरेय.
हम्म
चालल मग घ्या मशशी सोडून. आणि हे करत-
चाललं
ह ह हां दहा लिंक झाले.